हा बोल क
अगं काय करतेस स्टेटस पाहिलं
काय हो बोल के प्रवास कशी कशी करतेस कुठे कुठे जातेस तू
मी काय आमचं आता बस सध्या तरी अ रिंगण सोहळा सुरू आहे बघ अं आम्ही फिरायला गेलेलो म्हणजे अ रिंगण सोळा पाहायला गेलेलो माऊलीं दर्शन घेतलं देऊआळंदी मदे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालकी आलेली ते पाहायला आम्ही गेलतो ट्रॅव्हल्स केलेली गावातून आणि स सगळ्या महिला वर्ग सगळा घेऊन सगळी जण आम्ही पाहायला गेलतो तू काय पाहतेस का नाहीस तू फिरायला जाता काय नाही तुम्ही
मी आता तर कुठे सध्या जात नाही माझं बाल बाळ लहान आहे ना तर मला होत नाही मी पण असं ट्रेन न प्रवास केलाय बसन केलाय ट्रेन मधून आम्ही गेलो एकदा अ लांब गेलतो माउंट आबू ला गेलतो आम्ही सगळं कुटुंब
अरे वाटतो
हो ते त्याला खूप वर्ष झाली आता एवढं काय आठवत नाही पण ट्रेन मधन गेलतो खूप मजा आलती
अच्छा अच्छा आमच पण ह म्हणजे आमचा पण एवढा प्रवास नसतो ग ट्रॅव्हलिंगचा वगैरे प्रवास असतो
हा
आणि ट्रॅव्हलिंगला म्हणजे आम्ही कोल्हापूर टू गोवा असा प्रवास करतोय बघ ह तेवढा होतोय प्रवास आमचा आणि तो पण ट्रॅव्हलिंगच होतोय असं आहे ह
हा गोव्याला पण मी गेली दोन तीन वेळा पण तेव्हा ते चार चाकीना गेली कारमधन गेली आहे तर मला लही मळमळ ते कारमधन जायचं पणि मध्ये आम्ही आंबोली घाटात थोडा ब थांबतोय जरा खातोय पिित आणि मग जतूय कंटिन्यू करत नाही प्रवास
हा हा हा हा आम्ही पण कसं ट्रॅव्हल्स वगैरे तेन तेनच प्रवास आम्ही प्रवास करत असतो बघ
हो आणि दुसरं म्हणायचं तर बसन पण मी बॉम्बे पर्यंत जाते जात होते अगोदर बाळाच्या अगोदरची आमची खरेदी करायची होती तर आम्ही जात होतो बसमधनं
अच्छा अच्छा आणि जर आम्ही म्हणजे ट्रिप ट्रिपला वगैरे जायचा असेल तर मग आम्ही साधी म्हणजे गाडी असते ना अग म्हणजे बलोरा वगैरे ते ना गाडी अशी अम अ घेतो आणि सात आठ माणसं जर तयार झाली की नाही एकदम आम्ही ती गाडी करायची आणि एकदम म ट्रिपल जायच पण थोडाफार म्हणजे त्रास पण होत मळमळथ पण आणि उलटी त्याचा पण त्रास खूप होतो कारण गोळी घेतल्याशिववर आम्हाला ते प्रवास करतच येत नाही बघ त्यामुळे पण एवढा ओके वाटत नाही बघ प्रवास तो पण
हो खरच बसमध्ये ते त्रास खूप होते सगळ्यांना. आणि कसं जर रेल्वेनं जर आपण कम्पेअर केलं की ते तिकीट पण जरा महागच पडते आपल्याला. आणि ट्रॅफिक मध्ये ते बस खूप अडकते तर आपल्याला जायला पण खूप उशीर होत ते कुठे जायचं असेल तर.
अगदीच अगदीच हा एवढा विषय हा हे होतोय म्हणजे मला तरी ओमिटिंगचा एवढा त्रास होतय काय सांगा उगाच नाही बघ. लई त्रास होतोय.
पण आणि प्रवास करायच्या अगोदर मी ते गोळीच च घेते ओमिटिंग न होण्यासाठी.
हा हा हा हा आणि मला तरी म्हणजे अपघात
आवाज कट होतय.
अ अपघात हॅलो.
हा बोल की बस न प्रवास करताना ते
तेच म्हणते अपघाताचं प्रमाण जास्त नस नको असेल तर अ म्हणजे विमानाचा प्रवासच ओके आहे असं मला वाटतय हेलिकॉप्टर
विमानाचे पण आता हल्ली आजकाल आपण न्यूजमध्ये बघतोय. खूप ते होतच अपघात होतच आहेत. ते ब्लास्ट वगैरे होतात मागच्या महिन्यातचं ऐकलेलं मी ते एक ब्लास्ट झालतय. एका स्टुडंट ज हॉस्टेल राहत होते तिकडेच एकदम ब्लास्ट झाल ते. विमान.
बरोबर ऐकलं होतं डारेक्ट विमानाचा अघात झाला आणि डायरेक्ट विमान खाली पडलं आणि डायरेक्ट वसतिगृहामध्ये गेले आणि कितीतरी
हो ना.
त्यावेळेला ते वाईट झालं खरं त्यावेेळेला म्हणजे
बरोबर वॉइस ब्रेक होत आहे तुझा.
आता येतोय का?
हा येतोय. तर विमानाचे पण खूप अपघात होतात. तर मला सगळ्यात जास्त अपघात न होणारे म्हणायचं तर मला ट्रेनच वाटते. त्याच्यात आपण एकदम सुरक्षितपणे जाऊ शकतो कुठे पण जायचं असेल तर.
वास गेलाय ग.
हा.
आवाज गेलाय म्हटलं ब्रेक व्हाय लागलाय हा येतोय बोल बोल.
हा. तर मला असं एकदम अपघात न होणारे काय वाटते तर मला ते ट्रेन ट्रेनमधूनच प्रवास करायला खूप आवडते. आणि मला त्याच्यात मळमळत पण नाही खूप छान वाटते. आणि आपण एकत्र कुटुंब असं जातोय गेम्स वगैरे खेळतो. तोय म्हणजे खूप मज्जा येते असं. सगळे जण वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात खाईसाठी एकमेकांना आम्ही देऊन खातोय त्यांचं डब्यातलं.
बरोबर बरोबर म्हणजे कसं रे रेल्वेचा प्रवास आहे ना एकदम अ म्हणजे आरामदायी आणि फायदेशीर पण कारण कसं? निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करताना खूप भारी वाटतं. अ कारण आजूबाचे आजूबाजूचे जे मिळणारी दृश्य मन निसर्गाची धबधबे मन भरणारे पावसाच्या दिवसात जर प्रवास केला तर. आणि कसं एका म्हणजे एकत्र सगळं आपल फॅमिली पण एकत्र जाऊ शकते आणि तिकिटाचे दर पण कमी असतात त्यामुळे मला तर वाटतं रेल्वेचा प्रवास हा सुकर आहे असं मला वाटतं तू कधी गेलाय का?
हो एकदम बरोबर मला पण असं स्वत रेल्वेचा प्रवास एकदम चांगला असते तिकडे झोप ची वगैरे सवय अस म्हणजे सोय चांगली असते. आणि ट्रॅफिक चे काय कटकट नसते आरामात आपण जाऊ शकतो सगळे एकत्र कु टुंब मिळून आणि जस फायदा एक तोटा पण मला आठवत की ते रिझर्वेशन मिळत नाही लवकर आपल्याला मेन ते प्रॉब्लेम आहे. आणि गाड्या कधी कधी खूप लेट येतात टायमावर येत नाही तर असं एकदा झालत. आम्ही जाणार होतो बॉम्बेला माझ साठी पोरगी बघायला तर आम्ही खूप वेळ आणि कसं केलत आम्ही एकीनं चपाती खेळते एकीनं भाजी केलती तर तर लेट गाडी एवढी लेट आली ती नऊ वाजता येणार होती ती अकराला आली मी दोन तास बसलेलो रेल्वे स्टेशन वर
बर तो पण चांगला आहे प्रवासोड रेल्वेचा सुद्धा. आणि बाकी किचा बस बसन ट्रॅव्हल्स न कधी प्रवास केलाय का तू?
हो केलाय की.
बसचा प्रवास हा बसचा प्रवास कसा माहितीय जरा म्हण जास्त अ म्हणजे हचा उलटीचा पण त्रास होतो बरच्या प्रवासाने जास्त खड्डे वगैरे आले ना तर जास्त डचमळते त्यामुळे पोटातलं पण सगळं बाहेर येते असं पण होते ना?
हो आणि ट्रॅफिकमध्ये अडकतोय आपण टाइम खूप जातय.
जातो होय आणि आजकाल अपघाताचे प्रमाण पण खूप वाढलेत. कारण कधी कधी पण प्रत्येकाचा जीव हा धोक्यातच आहे कारण उद्याचा दिवस असे एय शक्यता नाही कारण प्रत्येका वाहतुकीचे नियम जर पाळले तर म्हणजे प्रवास सुक्कर होईल असं मला वाटत नाही तर मग अ अपघाताचे प्रमाण हे वाढणारच.
हो एकदम बरोबर आणि जर सर्वात आपल्याला एकदम वेगानं साधन कुठलं आहे तर ते आहे एरोप्लेन जाऊ शकतोय आपदन. म्हणजे खूप कमी टाइमात आपण कुठे पण लवकर पोहोचू शकतोय. पण तिचा एक तोटा आहे की त्याच तिकीट खूप महाग असतय. ते सगळ्यांना परवडायला पण पाहिजे.
बरोबर कारण म्हणजे अ आता म्हणली ते विमान हेलिकॉप्टर यांचा प्रवासाच तिकिटाचा दर पण जास्त त्यामूळ कणी आपल्या लोकांना कसं होतय अ म्हणजे सर्वसामान्य लोकांना तिकट द परवडणारे नाही आहेत आपण एस टी महामंडळाचे जे तिकिटाचे दर आहेत ते सर्वसामान्य लोकांना परवडतात कारण ज्येष्ठ नागरिकांना पण कसं अ हाफ तिकीट वगैरे आहे महिलांना पण हाप
हो महिलांना पण ती सुविधा केली आहे ते चांगलं आहे. आणि दुसरं अजून प्रवास म्हटलं की रिक्षात ना आपण तर
म्हणजे गाडीत न न जाता जर तुम्ही मो गाडीतन न गेल थोडे पैसे पण वाचतील आणि सार्वजनिक वाहतूक पण होईल. वाहतुकीचे नियम पण पाळले जातील आणि धूर वगैरे ह्याचा म्हणजे अ हवामाना हे पण होणार नाही म्हणजे आपल्याकडून पण प्रदूषण होत असत ते थोडंफार वा असेल आपला पण तर खारीचा वाटा असेल असं मला वाटतं.
बरोबर एकदम. आणि दुसरा प्रवास म्हणजे असतोय तो एक रिक्षाचा ते तर आपण लहानपणापासन त्याच्यातन जातोयच. स्कूल म्हणा किंवा कुठे पण जवळपास आप आपल्याला जायचं असेल तर आपण लगेच रिक्षा बुक करतो आणि जातोय.
अगदीच अगदीच
आणि तर आणि दुसरं म्हणजे त्याचा तोटा म्हणजे लांब आपण जाऊ शकत नाही जवळच्या जवळ जायचं असेल तर रिक्षातनच फक्त जाऊ शकतोय. आणि आणि बाकी तर टू व्हीलर आपण चालवतच आहे रोज आता जेवढी माणसं घरात आहे त्यांच्या सगळ्याकडे टू व्हीलर लागतेच आपल्याला
बरोबर बरोबर. बाकी काय आणि मग आणि कुठं गेलेलं काय तुम्ही फिरायला वगैरे कशा ना. कशन जाता म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे त्यांना ज
आता तीन वर्ष झालं कुठेच गेलो नाही आम्ही त्याच्या अगोदरच गेलतो. तुम्ही? हॅलो तर सगळ्या त मला वाट. की आपण आपल्या सोयीनुसार ट्रॅफिक मधून सहज आणि वेगाने असं जाणारी गाडी ती आपली स्वतःची असते. टू वहीलर आपण आपल्या टाइमाच्या ह शोभने घेऊन जाऊ शकतो कुठे पण
बरोबर म्हणजे टू व्हीलरचा पण प्रवास खूपदाधावतो का कारण बारीक सारी कामासाठी आपण टू व्हीलर च वापर करतो आणि त्याच्याद्वारेच आपण प्रवास करत असतो.
हा प्रवास करतो लगेच आपली कामं होतात लगेच आपण घेऊन जाऊ शकतो. फक्त पावसाळ्यात आणि जरा ऊन कडक असलं की तेव्हा जरा त्रास होतोय आपल्याला
अगदीच बरोबर आहे. त्यामुं प्रत्येकानं हा प्रवास म्हणजे स्वतःचा जीव म डोक्यात न घालता प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेटचा वापर करून प्रवास करावा दुचाकी की स्वार नाही परत ऑदर्स जे म्हणजे आपण जे वापरत. तो अं वाहातुकीच साधन ते त्याच्यामध्ये पण प्रत्येक नियमांचे पालन करून वाहतूक केली तर आपलं आरोग्याला पण काही घातक अशा इजा होणार नाही. मला वाटत आणि प्रवास पण सुकर होईल.
हो एकदम तू बरोबर म्हणली जे पण तू जे नियम आहेत ते सगळ्यांनी बरोबर पाडले तर अ आपल्या देशात. जे अपघात होतात तेच खूप कमी होईल. म्हणजे हेल्मेट घालायचं किंवा सिग्नल असेल तिकडे थांबायचं गडबड करायची नाही. ठीक आहे ठीक आहे चल मग ठेव आता बाय.
ओके चालेल